हॅलो
हॅलो हा येत आहेऐक
हा मला येत ग
हो मला पण येतय
हा हा बोला ना मॅडम नमस्कार
नमस्कार आता आपण या अ शाळा या विषयावरती आज बोलूयात का?
हो हो चालतंय खूप महत्त्वाचा विषय हे.
हो हो कारण आता कालच शाळा सुरू झाल्यात. झाल्या शाळा शाळा म्हणजे माझ्या मुलाच्या तर नाही झाल्यात. चालू होतंय आता कॉलेज हे पण आता पंधरा तारखेपसून आजूबाजूच्याच दिसतायेत सगळ्या शाळा सुरू झाल्यात. हा शाळेचा धावपळ नवीन नवीन कपडे ह दुकान अशी ओसंडून वहातात हे पुस्तकाचे दुकानं मुला युनिफॉर्म चे दुकानं
हो हो हो ज्यांच्याकडे पाऊस भरपूर आहे ते छत्र्या रेनकोट त्यांची खरेदी करतात.
दब नवीन दफ्तर पण आता म्हणजे कसं कंपल्सरी झालंय आता शाळावाल्यांचं की इथूनच घ्यायचे बुक
हो हो हो तसचं हे इंग्लिश मिडियमवाल्यांचं आमच्या शाळेतूनच सगळं अवेलेबल करून देता.
हा म्हणजे आपल्याला नसेल घ्यायची आपल्याकडे अस तील तरी ते त्यांच कंपल्सरीच आहे की इथूनच घ्यायला पाहिजे. हेच घ्यायचेंय हा तुमचे चालणार नाही.
हम्म आणि वर्षाला दर वर्षी युनिफॉर्म चेंज करायचं एक लय निघालयं.
हो ना दरवर्षी युनिफॉर्म चेंज करा, म्हणजे मग जुना असेल चांगला असेल. म्हणजे या वर्षीच घेतलेला असेल, तरी तो आता बाद कि नवीन घ्यायचा.
हो आणि लेडीजचं कसं असतं. एकदा नवीन युनिफॉर्म घेतला की पुढची दोन-तीन वर्ष म्हणजे अं त्याला होईल असा मोठ्याच मोठाच घेत अस असा.
हो मोठा घेतला जातो मोठ्या मापाचं.
पण आता काय होतय युनिफॉर्म चेंज झाला. कि ते लगेच तसाच पडतोय.
हा मग नवीन नवीन लगेच घ्याव लागतं हा बरोबर शाळावाल्यांच आता काय काय जरा नियम खूपच कडक व्हायला लागलेत. माहिती नाही त्यांच थोडं कमर्शियल व्हायला लागलयं, शाळा पण आता.
हो हो हो हो तेवढा आहे.
बघून मराठी मीडियम वाल्यांचे पण काय काय सुरूच असतात प्रयोग.
हा हा हा हा.
ते पण मराठी मिडियम इंग्लिश मिडियमच म्हटलं तर मराठी मिडियमशी पण काय. म्हणजे ज्या कॉर्पोरेशनच्या सोडल्या तर प्रायव्हेट शाळा म्हणजे शाळा आता राहिल्याच नाहीयेत ना जास्त. ते मराठी मीडियम.
नाही नाही आता जास्तीत जास्त इंग्लिश मीडियमच आहे.
हा सगळ्यांनाच आता कोणाला दोष नाही देता या सगळ्यांनाच वाटतं आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं. आता इंग्रजी भाषा सगळी इकडे कंपल्सरीच आहे त्याच्यामुळे ती यायलाच पाहिजे.
हा ते पण आहे पण पहिले जे जिल्हा परिषदला खूप छान शिकवायचे. आता पण शिकवतात प आता इंग्लिशचा जास्त प्रभाव पडल्यामुळे सगळे इंग्लिश
म्हणजे जिल्हा परिषदच्या पण काय काय शाळा खूप चांगल्या आहेत. ते म्हणजे नवीन सगळं अवगत करतायत हो कमप्युटर येतायेत त्यांच्याकडे. पण नवीन ज काय काय तंत्रज्ञान ते पण आणतायेत. हो सोयी पण देतात हे शिक्षक पण चांगले असतात ते तळमळीने शिकवणारे पण म्हणजे अ किती सगळीच कडे नाही येतस बऱ्याच ठिकाणी आता मी आम गावमध्ये वगैरे बघते ना तर ते शिक्षक. अच भाषा एवढी अशुद्ध आहे, की ते मुलांना काय शिकवत असतील अशी परिस्थिती आहे.
हा ते आहे काय काय ते काय तसे काय काय चांगले आता माझा भाऊ पण टीचरच आहे ना.
हा.
ते तर. त्यांनी आहे ना म्हणजे जिल्हा परिषदला तो ज्यावेळेस गेला ना तर इंग्लिश विषय स्पेशल आहे ना. तर ते इंग्लिश मिीडियम विद्यार्थी. त्यांनी जिल्हा परिषदला टाकले होते मग तो गेल्यापासून त्यांच्या शाळेची विद्यार्थी संख्या वाढली होती.
अरे वा बरोबर म्हणजे पालक. ची पण इचछा असते, की आपण म्हणजे इंग्लिश मिडयमला इतकी चारपट. भरण्यापेक्षा आपण साध्या सरकारी शाळांमध्ये टाकू. पण मग तिकडे तस शिक्षण असेल तर मग पालक पण विचार करतील नक्की. चांगलंय बाबा आपलं फी पण वाचते आणि आपल्याला मुलांना चांगलं शिक्षण मिळत.
हा हा ते आहे म्हणजे माझ्या भावाचा एक अनुभव सांगते मी तु
मग तुम्हाला तुमच्या भावासारखेच इतर शिक्षक निर्माण झाले. तर किती चांगलं होईल ना.
हो हो सगळ्यांना सांगणार आणि ते नेमका दूर येईल ना. आम्हाला आमचे लेकर नाही नाही टाकत्याती.
हो हो तेच होत आपले. माणसं असतात, पण ते दूर असतात. त्याच्यामुळे आपल्याला कॉम्प्रमाइज करावं लागत.
करावंच लागत आणि आता मुलांचे इतके आजकालचे वे विद्यार्थी इतके हुशार आहेत ना कॉम्पिटिशन खूप आहे?
हो हो
हम्म माझ्याच मोठ्या मुलाच सांगते? माझा मोठा मुलगा म्हणजे? नर्सरी पासून एका शाळेमध्ये टाकलेलं आहे त्याला? तर तो हुशार आहे बरं का पण? ते म्हणजे त्यांची ए डिव्हजन आहे ना? त्या डिव्हिजन मधले मुलंच इतके हुशार आहेत ना अक्षरच्या पहिला नंबर सात मुलांचा येतोय.
बा आरे म्हणजे सगळे एकाच एकाच बरोबरीचेच आहेत सगळे?
दुसरा रँक तीन? ते चार जणांचा असतो तिसरा रँक तिघांचा दोघांचा हे असय मग? त्या ह्याच्यामध्ये तो मला वाटते दहा? दहा मध्ये येत असं बघा तो? हा पण मला असं वाटत कॉम्पिटिशन पाहिजेच?
पाहिजेच पण मग त्यांनी काय? कळायला पाहिजे की जर एका एवढे हुशार मुलं एकाच डिव्हिजन मध्ये टाकण्यापेक्षा. सगळ्यांमध्ये ठेवले? तर ते दुसऱ्या मुलांना पण वाटल हा हा जर अस करू शकतो तर म.
नाही ना विद्या पालकांना काय वाटतं माझ्या मुलाला ए डिव्हजनच पाहिजे. मध्ये मध्ये त्यांनी तसे रूल केलेले होते की म्हणजे. सगळे जण म्हणतात ना ए डिव्हिजन मध्येच खूप हुशार विद्यार्थी आहेत मग त्यांनी काय केले त्याचे तीन हिस्से केले त्यातले काही ए मध्ये ठेवले काही बी मध्ये टाकले आणि काही सी मध्ये टाकले. पण त्या पालकांच्या खूप म्हणजे कंप्लेंट आल्या की आमच्या मुलाला तुम्ही उचलून या ह्याच्यात का टाकला असंय.
अरे हा पण मग असं आता तुमचा अनुभव वेगळा पण माझ्या अनुभवावरून तर चालेल. म्हणजे ते अस म्हणजे जे श्यामल करून जे नाव येतात साठ नाव. आली कम्प्युटर मध्ये श्याम्पल होती सात साठ सत्तर काय असेल त्यांची संख्या वर्गसंख्या? तेवढी मग त्याच्यात येतात म्हणजे कोणी कुठेही जाते म्हणजे या वर्षी हा एमध्ये येतो. पुढच्या वर्षी तो सी मध्ये असतो कोण डी मध्ये असतो म्हणजे कोण ए मध्ये असतो.
हा तसं पण काय काय करतात ह्यांच्या शाळेत कसं आहे एक पहिली ते चौथी पर्यंत डिव्हिजन चेंज होत असतात पाचवी पासून पुढे नाही डिविजन चेंज होत.
हा हा मग ते ते बरं ना पण मग मुलांना असं होत नाही की बाबा? हा हुशार म्हणून याला ए मध्ये टाकला? का हुशार नाही आहे का?
हा हा नाही बऱ्याच मग नाही उलट काय होतय माहिती आहे का आता माझ्या माझ्या मुलगा. मी काय म्हणतो मी म्हणलणा मग हेजा पहिला राऊंड आला मग तो मला काय म्हणाला अग ममे मी बीइ मधून. बी नाही सी मध्ये गेल तर माझं पण पहिला रँक आहे.
बरोबर
हा मग मी माझ्या क्लासमध्ये आहे ना आता माझ्या क्लास? अक्षरशः माहिती आहे का न नव नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट असतात त्याला? किंवा कधी कध हंड्रेड पर्सेंट असतात त्याला पहिला रँके येतो मग तिूथून पुढ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव. नव्याण्णव पॉइंट आठ्यांन्नव सत्यांनव अश्या पॉइंट पॉईंट वर रँक काढलेले असतात?
म्हणजे बहूतेक एका ए मध्ये डिव्हजन मध्ये सगळ्यांना नायटी- नाइन
हा हा हा प्लस मध्ये आहेत बघा सगळे जण ते. पण एक वाट जाऊ द्या नका का नंबर आहे ना पण आपला आहे ना. त्या हेच्यामध्ये त्या?
हा आता आणि मुलं मुलं खुश आहेत ना की त्यांना आवड ना त्याच्यामुळे मग चांगलं
हा आणि कस असता माहिय का वातावरणानुसार पोर घडत जातात आता त्याच्या लेवल हु विद्यार्थी असल्याग तो प्रत्येक वे असा विचार करतो नाी नाही मलाच्या पुढ जायच नचम
हा बरोबर मग एवढी कॉम्पिटिशन राहते ना ह्याला एवढी तर मग मला पण एवढी
हा त्याला आता ते असं ते टार्गेटच करतो तो इव्हन ट्युशनमध्येध्ये पण त्याला असं वाट नाही मला आउट ऑफ मार्क भेटायला पाहिजे मग त्या प्रयत्न करत त्याचा तो मनानेच करतो कारण आता त्याला ते पहिल्यापासून तसच ना त्या डिव्हजन म असल्यामुळे
हा आणि मुलांना स्वतःला अभ्यास करायला लावलाय ना आ तर बरं आता म पालक इतक्या महाग महाग शाळांमध्ये टाकतात आणि परत ट्युशनसाठी आणखी एवढ्या महाग ग ट्युशन लावतात म्हणजे ते शाळेची तर फी भरतातच ते आणि परत ट्युशनची लाखो रुपये फी भरतात मग तेवढ एवढी फी भर म मुलांना कंपलसरी तिकडे शाळेत त्या शाळा झाली की आप मुलंधताय धावतय
ह ते आणि आता काय झालंय माहिय आहे का बऱ्याच जणांना असं वाटत ट्युशन कंपल्सरी शाळेमध्ये हवं म्हणजे श कोण भेटत नाही किंवा एवढे लक्ष पण देत नाही कारण आता तिथल्या टीचर लोकांना पण माहिती असतं की हना ट्युशन आहे
हा त्यांना माहितीय कशाला जाऊ दे ना कशाला इतकं करा त्रास घ्या आहे ना ट्युशन जा करता येत ते
म्हणजे नावाला शिकवायचं म्हणून शिकवत असतात एक शाळेमध्ये कारण बऱ्याच शिक्षकांना माहिती घ्या पर्सनल ट्युशन आहे म्हणून
हा आपण नाही शिकवलं तरी काही मुलं चांगलं करतायत आणि मग तुमच्या ए क्लास मधले तर मुलं एवढे हुशार आहेत आणि तुमच्या मुलग तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज मुलं ते एवढे हुशार आहेत तर टीचर म्हणते, जाऊ ते ट्युशन मध्ये करून घेतील
हो हो.
आपला ताण कमी झाला म्हणतील सगळेच अर्थात सगळे शिक्षक तसे नसतात. पण मग काही अपवाद हा अपवाद असतो.
हम्म काय काय बरेच असे स्वतःच करून घेता माझ्या मावा आहे बर असे स्पर्धा परीक्षेमध्ये वगैरे पण म्हणजे त्याचे विद्यार्थी लागलेले आहेत बघा नंबर आलेले आहेत त्यांचे, तेवढी तयारीच करून घेतात त्याच्या तेवढ चांगल तुम्ही आता मला करता का लगेच कॉल?
अ आता तुमच्याशी बोलून छान वाटलं चालेल ठेवू ओके.
हा.